आवाज
हां येते येते. बोलकी. काय म्हणतेस?
म्हंटलं, उन्हाळ्यात कुटं गेलेलात की नाही फिरायला?
नाही अगं म्हणजे अ ना उन तर नाही पण मी म्हणते ज रा करावं नियोजन आता आजुन पावसाचं काही चिन्ह दिसत नाही तोपर्यंत फि रुन येईन मी, म्हणून मी आता तुला करणारच होते काॅल, म्हटलं जरासं विचरावं कोकण च म्हणजे कोकण कडं जरासं.
तेच म्हंटलं मी माझं पण, मी तेच म्हणालतो तुम्हाला की आप पण जाऊया म्हणून फिरायला असं तेन, की मी को कणातलीच आय नई, म म्हंटल की विच विचारणार होतो मी तुम्हा ला की ट्रिप काढूया काय म्हणून तेन तुम्हाला. म तेच काय करायचं जाऊया काय म कोकणला?
चालेल की जाऊया.
कारण का तिथं बघा काय म्हणाय गेलं तर मालवण आय. परत आरे वारे बीच आय. म्हणजे असं सगळं समुद्रच आहे तिथं फिरण्यास रकं म्हणाय गेलं तर. आणि स्टे करायचं असंल तर काय माझं गावच आय, आणि तिथं माझं घर हाय स्वतःचं.
हम् मग काय मस्तच, मग काय म्हणजे राहण्याच काय प्रश्न मिटला.
तेपण आणि मेन म्हणाय गेलं तर, माझं घर हाय ते फार्महाऊस सारखंच आय. म्हणजे आपण तुला फार्महाऊस कसं असतंय माहितय ना?
हां-हां.
मधीच घर असतंय आणि आजूबाजूला जंगल असतंय. त्या टाईपचच आय ते.
होय? कोकणात मला वाटतंय फार फारशी तर तशीच म्हण ज्य घरं असतात नाही का, फार्म हाऊस टाईप आणि सगळीकडे दाट झाडी व
होय, म्हणजे आहेत वाडी आय आमची एक, वाडी मध्येच घर आय. पण बाकीची घरं अशी खालती आईत आणि माझ घर अस् स वर म वरती आय असं, म ते कसं एकच आहे असं घर म्हणजे रस्ता आहे बाजूलाच. आणि घर आय आमचं आणि आजूबाजूला पूर्ण जंगलच आय. च झाडंच आहेत सगळी, आणि ती पण कशी आंब्या ची म्हना. फणसाचं परत परत सागवान माहिती असेल तुम्हाला हा दे सागवानची, आणि अजून अजून आहेत सोडा अशी म्हणाय गेली तर. पण ती अशी भरपूर झाडं आहेत, परत आमच्या इथंच नदी आहे, मोठी त्या नदीत पण. कस जाऊन आपण नाही ती खाडी आहे असं. म्हणजे समुद्रालाच मिळेली अशी नदी आहे, हा म्हणजे. त्याच पाणी कसं अ उन्हाळ्याच्या ह्याच्यात कसं खारट लागतंय. आणि नंतर नंतर ना पाऊस जसा पडतोय. हा मग जसं पाऊस पडतोय ना त्याच्यानंतर ते गोड लागत जातय. ते पाणी, कारण का कसं खाडी लागली ना ती त्याच्यामुळं. आणि आम्ही कधी कधी असं, आमची तर होडी आहे ने. मग होडीतनच असं जायचं पलीकड परत.
म्हणजे अच्छा म्हणजे हे नाही का रस्ता वगैरे. नाही का?
रस्ता वगैरे नाही म्हणजे असं ब्रिज म्हणायलाय काय तुम्ही? नाही ब्रिज वगैरे काय नाही अस पण कस होडीये होडीची म्हणजे जरा वेगळीच असते, माहिती आहे ना तुम्हाला. होडीमधून जाऊ शकते आपण.
हा हा.
आम
आणि खायला काय प्रसिद्ध हाय?
तिकड कोकणला मास, हहह तुम्ही खात असत तर मी तुम्हाला. खायला पण दिन मासे, वेगवेगळ्या प्रकारचे.
मासे, जास्त करून मासे आणि भात अस
होय होय आणि आमच्या. ईकड भात एक पिकतोय जास्त म्हणाया गेल तर, आणि कुळीत म्हणून ते एक सु जास्त प्रमाणात पिकतेय. कुळीथ म्हणजे मसुरा माहित असेल तुम्हाला, मसुरा सारख! डाळ असते ती, ती आमच्याकडे जास्त प्रमाणात पिकतयं हि दोन. ऊन तर जास्तच दाता कस आता. पेरणे सुरू होता ना, आता काय भातच लावतात पावसाळ्यात. आणि पावसाळ्यानंतर ना ज्यावेेळेस आपण हे काढतोय भात. पडतोय. कधी आपण दिवाळीमध्ये काढतोय त्याच्यानंतर ना मग हे, कुळीत लावत्यात ते पण कस म्हण त्यांनाच काढायचं पण त्याच्या असं, हे असत झाड असत छोटी छोटी. तेला ते लागते. आपल्या शेंगात कश लागतात बघ हा तु तिच्या शेंगा वगैरे कशा लागतात. ना त्या टाईपच असतय. ते परत व्हिवते. पण भरपूर आहेत, असं फोटो वगैरे काढायचं असलं तर, ते पण बघण्यासारखं चांगलं आहे. आणि मेन गोष्ट फिरायला पण आहे. आणि आता पावसाळ्यात म्हणाय ला गेलो. तर आमच्याकडे आता, ग्लास वॉटरफॉल झालेय म्हणजे काचीचं नाही काय धबध तो असतोय म्हणजे काल धबधबा आहे तिथं, आणि वरून असं काचीचा पूल केलाय.
आच्छा.
पाऊस आहेत बघण्यासारखं चांगलं, आता तर काय पाऊस नाही. आणि धबधब्याला आत्ता कुठं पाणी असते. पावसाळ्यातच असते पाणी, मग पावसाळ्यांनी सुरू झालं. कि मग त्यावेळेस पण या तुम्ही, त्यावेळेस मग मी तुम्हाला ते दाखवतो. ग्लास वॉटरफॉल ते आपण अजून कुठं बघितलं पण नसेल. काचेचा पूल, हा आ आ झालाय तो नवीन, तोच बघूया म्हंटलं आपण.... ते पण बघण्यासारखंच आहे आणि उन्हा.... नाहीत कसं आपण जास्त करून गणपतीपुळे.... मालवणला आरेवारे बीच म्हणजे समुद्र ठिकाणी जात. तेने बघायला वगैरे... तस पावसात कुठं पावसा्यात समुद्रातनी बंद आहे ना जायला...... त्याच्यामुळे आपण जात ना जास्त.... म आता उन नाय आहे तर आपण जाऊन येऊया..
चालेल की पण म्हणजे कस जायचं काय... अससं..
ट्रॅव्हल्स न म्हणजे जास्त आपली मेजॉरिटी असेल ना... म्हणजे आपण सगळे असेल तर मग ट्रॅव्हल्स बुक करूया... चालतय नाहीतर मग आपल्या आपल्या स्वतःच्या टू व्हीलर्स असत्याात.... तेन जरी गेल..... तरी चालतंय इतना गेलासा गगनबावड्याच्या थोडसं बॅक साईटला की नाही. रामलिंग म्हणून आहे, त्या रामलिंग... ज गेलो तर चालतय ते ना पाण्यात देवस्थान...
हा राम लिंग बेट ना ते...
बेट बेट आहे का काय माहिती नाही... बघितलंय मी ते पण ते पाण्यामध्ये.... पाण्यामध्ये.... देव मंदिर आहे ते पण हेचच की आपलं पिंड असत
हा
त्याच आहे हच आपलं महादेवाच त्याच्यानंतर पुढ... गेलात की गगनबावड्यात गगनगिरी महाराजांचा मठच आहे... त्या मठात जरी आपण फिरून आलो तरी चालते... ते पण महाराज होते ना होय होय... भरपूर आणि ते पण महाराज होते ना. ते काहीतरी तीनशे पासष्ट दिवस म्हणजे आपला एक वर्ष.... पूर्ण तने पाण्यातच बसून असायची ते आत्ता नाहीयेत सोडा... खर तरी पण त्यांचा मठ तयार केला एक त्यांनी बसलेलं पाण्यात पूर्ण तळायाला जाऊन बसायचं ते पण तिथं बघण्यासारखं भारी आहे म्हणजे असं तोफा तेन आहेत तिथं परत अ परत ती लाल तोंडाची माकडं असतात माहितीय काय... ती तर तिथं भरपूर आहेत परत पायऱ्या चडून जाय लागतय तिथं वर... ते ना पूर्ण डोंगरावरतीही आणि खाली... होय होय हिथ तर आपलं गगनबावड्यात घाट लागतोय ना... घाटाची तिकड वरती येते तिकड जाय.. आहे सोडा मोठ्या गाड्या पण जातात तथे.. तिथं एक जाऊया आपण तिथं पण बघण्यासारखं आहे पूर्ण व्ह्यू ते नाहीत चांगली... आणि मग काय खालना पण घाटात न गेलो... तर घाटात पण बघण्यासारखं जा असत. होय होय घाटात पण सगळं आहे. परत आमच्या इथं आमच्या गावाला म्हणजे राजापूर साईडला तिथं पण.... धोपेश्वर म्हणून... ते पण मंदिरच आहे ते पण प्राचीन हा प्राचीन... काळातलं मंदिर आहे ते पण.. ते पण बघण्यासारखं चांगलं आहे ऐकलंय काय? होय पण तिथं हा तिथ पण कस ते... ते कसं ह्याचच आहे महादेवाची पिंड..... तेचच देवस्थान आहे ते पण पण तिथं खाली झरा वाहतोय तिथे एक बारकी मूर्ती आहे ह्याची गणपतीची एक आहे आणि महादेवाची ते वरती काय म्हणतात महादेवाची पिंड असत्या त्या पिंडीवर ते पाणी हे होत असते पडत असते हा त्याच्यानंतर तुमही हा हा कायमस्वरूपी पडते त्याच्यानंतर हे पण ऐकलं असेल बघा तुम्ही काय म्हणतात ओ तेऽऽऽ उन्हाळी कंगाईत बघा राजापूरची गंगा येत्या असं म्हणतात बघा, ते पण एक बघण्यासारखं चांगलं आहे म्हणजे तीथं कुंडे आहेत, कुंडीमध्ये, आणि एक असय की गाईच्या मुखातन पाणी येत असतय, पण ते गरम पाणी, पूर्ण असं गरम, गरम असतय ते पाणी,, हा ते पण बघण्यासारखं चांगलंय, ते पण बघूयाऽऽ पण ते कसं, चार वर्षातन एकदा, य ते, गंगा, ती राजापूरची ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल, त्यावेळेस आपण जाऊया बघायला,
हा हा चालेल की, मग ते किती राहा म्हणजे किती दिवस,, का का तसं कायऽऽऽ
नाही, नाही, ते असतय सोडा, ते असतय तीन, चार महिने तरी असतय ते राजाऽऽ ऊरची गंगा आली ना, कारण का ती चार वर्षातन एकदा ऽऽ आलेली असत्या, त्याच्यामुळे ती तीन, चार महिने तरी असत्या, मग त्यावेळेस आपण बघून येऊ शकतो‌. ते कधी पण. हाऽऽ जाऊया मग आपण. आणि आहेत भरपूर अशी ठिकाणं आमच्या गावामध्येच एक देवस्थान. न य, ते पण मंदिर एक. बघण्यासारखंच हाय, चांगलचं हाय असं. ते पण बघूया आपण, भरपूर आहेत आणि आमच्या गावामध्ये गेलात. नाऽऽइ वाट. नार की आपण इथंच काहीतरी फिरूया, एवढा अस निसर्ग, चांगला आहे आणि को, कण म्हटलं तर निसर्गच, माहितीच असेल तुम्हाला. होय, आणि आता पण सीझन कसला आंब्या फणसांऽऽ करवंद म्हणा,, होय होय झाड भरपूर असंऽऽ आमच्या इकडंऽऽऽ होय,, जाऊया मग आपण, चालतंय
हो हो जाऊया की,
ठेऊ म
चालेल, कर नियोजन मगऽऽ
हो चालेल चालेल, सांगेन मी तुम्हाला्, हमम ठीकाय बाय
हाऽऽ